हॅलो.
हां नमस्कार ताई.
हा नमस्कार.
काय चालं?
काय बर जेवण झालं ताई?
काय बनवले जेवणात?
जेवणाला काय? पिठली भाकर.
हो का
हम
चांगलय मग काय म्हणतो पाणी पाऊस
पाणी पाऊस
ह
तो काय त्यांचा झाल त्याच बाकी काय
हो का
मग तुमच्याकडे
आमच्याकडे पण दोन दिवस पूर्वी होता
हम
पण आज नव्हता कंटाळा आला त्या पावसाचा हा
हम
येऊन ते नाही म्हणजे आला पाहिजे पाऊस पण मग येऊन आणि लगेच पुरून जायला पाहिजे पण असं ये शिडी, शिडी, शिडी राहिली ना त्याच्यामध्ये सर्वच गाईींचे त्यांना म्हणजे जनावरांचे सर्वांचे हाल होता ना मग
मग
चारा पाणी आपलं शेतीचं काम काही राहिलं तर ते करता येत नाही
हम
न ओल, ओल आमच्या इकडे तर रस्ते नाहीय आहे ना हो ना तेच ना मग हम्म त्यांना चारा पाणी बसायला जागा राहत नाही
हम्म
असं आमच्या कोकर टाकलेले आहेत ना यांंचे मेंढीचे कोकरू ते कोकरु कुरण मध्येच गाई दोन गायी आहेत ते गाई पण तिथंच कुत्र एक कुत्र पण तिथेच आ
दूध द्याता का म्हटलं गाई
दूध नाही देत बंद पडलेले आहे आता
हो का?
हम
हम्म
का काय तिथे शेळींचे कोकरू टाकाय मी हा मेंढीचे कोकरू टाकलेले आहेत तीस कोकरू ये लई हाल होतय पाणी पावसामुळे चारा कापता येत नाही हिरवा चारा खूप अवघड आहे पण आज बरं आहे आज उघडला तो आता सायंकाळी काय आता रात ञीच्या चांदण्या पण पडलेले आहेत उद्या पासून नको येवू बाबा म्हणा आता बरं चाललं म्हणा तुझ नाही यायला पाहिजे उद्या मला शेतीचं काम आहे आ
उद्या एकादशी ना उद्या येणार का?
उद्या येऊन मग उद्या दिवस शेतीचं काम आहे ओ म्हणून म यायला नाई पाहिजे देव बाप्पा करून
लई पाऊस पडलायं तरी, आता झिम- झिम आपण म्हणतो झिम -झिम आहे असं. पण आमच्या इथं नदी आहे ना मोठी डायरेक्ट काल इतकं, परवा इतकं पाऊस इतकं पाणी होतं ना ते डायरेक्ट गावामध्ये पाणी घुसू-घुसू करत होतं आमचे अस हूं.. गिरणव, गिरणव म्हणतो गिरणौ.
हां, हा. गिरणार का गिरणव?
गिरनार, गिरनार.
गिरनार ना माझ्या इथ पण तिथे
हं... हा, ना.
हुं...
तर मग खूप पुर होता काल, काल तर डायरेक्ट रा काल रात्री हय ना ये कोकरू टाकलेले आहेत ना आम्हीं त्यांना मु्रघास मागवला तिकडून लांबून मुरघास मागवला तर मग मोठी गाडीमध्ये आला तो. पण मग ते पूल मध्ये हा इकडच्या साईटला यायला पूल आहे ना. तिकडच्या साईटहून इकडच्या साईटला यायला मोठा फूल आहे. तो पुलाच्या वरती पाणी होत ना पूल बंद केलेलं होता या साईडला पण पोलीस त्या साईडला पण पोलीस होते आणि रस्ता बंद करून दिला होता आज सकाळी चालू झाला. आम्हीं तिकून खूप लांबून आणलेला आहे तो.
केवढ्याला?
ते काय अ सात हजार रुपये. सात हजार रुपयाला आहे ना तो. अ क्विंटल पाच क्विंटल.
हो, का.
हो. पाच क्विंटल मागवला. मग काय करावं ते मुरघास संपला होता त्यांचा आणि त्यांना कस म्हणजे आपण घास गिणे आहे, घास आहे, मका आहे पण मग तरी मुरघास टाकला ना, पाणी पिता असं हे ओल्या चाऱ्याना पाणी पिता नि हा.
हम्
म्हणून मग ते मागवून घेतली. अस
बरं झालं मग तेवढं बिचार्याना खायला भेटेल.
हा तेच ना, ते काय आपण आपल्याला भूक लागली तर, आपण मागवून घेतो, आपण हाताने करून बनवून खाऊ खातो. पण मग ते कसं ते मुकं जनावर ते सांगत पण नाही, फक्त आवाज करता.
मग
आवाज येतो त्यांनाच भूक लागली आवाज करायला लागली बई इतकं ओरडता ना बापरे!
हा...
माझे गुरूजन, मास्तर्स तीन. बी कारा ओरडायचे. कशे ब, एका ओरडला का दुसं ओरडायचा.
हो तेचयै मग. आता मीग कसं मी, तुम म्हणजे माझे मिस्टर आम्ही दोघं जातो न त्या शेडमध्ये. आवाज त्यांनी आस लांबून पण आम्हाला बाहेर बघेतलं गल्ली मध्ये ते लांब राहता म्हणजे तू शेड थोडं बाजूला आहे ना माझं. तर मग, आवाज पण ऐकला ना आम्ही. मुलांना किंवा असं मोठ्यांनी. बोंला ना, तरी तिकडे आवाज चढवून जातो त्यांचा लगेच.
ह आमच्या घरी होत ते, तीन होत ना. आम्ही बाहेर निघालो का? म्हणजे दरवाजा लावायला लागलना आपल्याला. कंडलुम मातरम्, उघडला कालांग मॅ.. अॅ.. करायची. म्हणजे त्यांनी आपल्याला बघितल्यालं, कोगाजीरी.
ह तस शेळींच नई राहात, पण हे लईच वेडेदे वेणी गंमत सेंच त्यांना कित ती चारा टाका कीती खाऊघाला तरी मग ते आवाज ऐकला की चालूच झाल त्यांच.
हम्म्.
म्हणे सकाळी सकाळी म आम्ही अ त्यांना पोषण हाई गहू टाकतो न. आपला खाईचा गहू असतो न, तो टाक तो. तर मग सकाळी मी गहू म्हणजे उठली मी झोपेतून उठली का, लगेच तिकडे शहराकडे जावं लागत आमी दु कुजून जातो. म ते गहू काढले, गहू घेऊन जाते मी. मला तिथे पाठी असते डोक्यावर ते डायरेक्ट बाजूला सरकून देत नाही ते. इतकं पूर्ण पॅक लावून धरतात. शेवट मग माझे मिस्टर अ काठीे घेतात त्यांना ना. काठीवाणी हे करता बाजूला, अन मग मला ते टाकावं लागतं.
अन गवू किती लागतो तुम्हाला.
ते.. ए आ रोज म्हणजे एक दिवसाचे ना. आम्ही एक पाईले खाऊ घालतो, आठ किलो.
बा बा बा बा.
हा आठ किलो खाऊ घालतो सकाळी. ते गहू टाकले की लगेच ते गऊ खाय काय पण. ते गिणी गिण्या म्हणतो ना आपण, गिनी ग्रास. तो एन मग. तो दोन वजे, वजे कापून आणता मिस्टर. म ते मी खांडते. कोयत्यांनी बारीक बारीक खांडून घेते. मग ते खांडल्यानंतर ते मध्ये टाकून देतो. म धा-आकरावाजे पण त ते तेवढं खाऊन बसता. परत माझं तीन वाजता आ, परत पाणी चारा पाणी करावा लागतो.
आं हा.
फोन.
लैलस.
चांगलं यै ते पण दमाय पण खूप यै.
सा मग.
खूपचं दमयन पणयै. खर्च पण भरपूर महामोठा येतोय.
पैशे काय सोपे ना ते. पैसे काय सोपेयचं म्हणलं ते.
हो मग? म आता काय करता येईल मग?
हं. तुम्ही ते मैत्रीण भेटली होती ब ताई मला.
कोणती?
ती नायगावची.
हा. केव्हा भेटली होती? आज भेटली होती का? कुठे ओ?
इथंच.
हा. हा. हा. हा.
त्यांच्या ते काय, कोणतर वारलय वाटतं त्यांचावालं.
हां. तिचे आजेसासरे वारले. काल दिवस होते ना? पण म पाऊस पण चालू होता काय करू? माझापण त चुलत भाऊ वारलेला ए. आज चारच दिवस झालेलेएत. आणि त्यानंतर प इकडे पाऊस पण खूप चालू होता म काही ते दिवसला जाणं- झालं नाही. असंय. तिला कॉल पण केला गेला नाही माझ्याने.
मग ते -काहीतरी ते दाराच्या बाहेर घाला- नाही का बाया? गाव फिरून येता बाजार फिरवायला?
हा. हा.
ते बाजार फिरवायलाले त्या. म्हणजे तिथे वडापाव खात होते ते. हम्म.
तुम्ही ओळखलं होत का तिने ओळखलं म?
मी पण वळखलं आणि तिनी बी वळखलं.
हम् हम्.
आम्हीपण वडापाव खात होतो ना तेव्हा.
हम हम्. वडापाव आवडतो का तुम्हाला?
मग फेवरेट ए. हम्म.
हम्म. हम्.
म ती म्हटली मला. माझी आजेसासु का कोण ते वारल बुवा.
आजेसासरे वारले ए तिचे.
हं. आणि- तिची सासू ही माझी सासू, सासू वारली बुवा माझी. ही लहानी सासू, मोठी सासू असं आणि नाही नाही. ती सांगत ती माझी सासू वारली.
हां. सासू वारलीए तिची. तिच्या लग्नाच्या आधीच वारलेली ए.
हा. मग ति तेच म्हणायची म. मलाच जावं यावं लागतं बुवा असं.
हां.
हो.
पण घरामध्ये पण तीच मोठठी ए ना मग?
हम्म.
अस.
जॉईंट फॅमिली ए ना तुझ्यावाली?
आं?
फॅमिली जॉइंट त्यांच्यात.
हा जॉईन आहे ना जॉईन म्हणजे नाही सासरे आहेत. तर दिरे दिराचं लग्न झालेल. नाही अजून आणि तीच आहे मिस्टर आहे तिचे दोन मुलं आहेत. मग घरामध्ये तेवढीच एक लेडीज आहे ना.
हा हा हा
खूप छान स्वभाव तिचा त्याच्या मायरी पण जाऊन आलेले तिकडे पारोळ्याकडे तेे पारोळ्याला
हो हम्म हम्म
अच्छा!
हो का.
हा येणं जाणं राहतच तिचं आपल्याकडे.
हा जाउ आपण.
हम्म चांगला आहे तिची मुलगी पण म्हणजे लहान मुलगी ना ति ची हां तर पाचवीला वाटतं.
हा हा
ती पण चालू असते रक्षाबंधनाला ती दिपवाळीला येते आठ आठ पंधरा पंधरा दिवस राहते इकडे.
हो का
हम्म
चांले बाबा मग.
चांगलं स्वभाव आहे तिचा.
हम्म
मुलं झोपले की काय आवाज वगैरे काहीच देत नाही हा.
जेवण झालं.
हो झालं ना.
काय झालं ‌
मी आज शेपूची भाजी केलेली होती. शेफूपालक म्हणतो ना आपण हम्म.
हो
त भाजी केली होती मुलीने पोळ्या केल्या मी अ शेतात काम करत होते थोडीशी आणि घरी आले हातपाइ वगैरे तोंड वगैरे धुतलं. मग भाजीच मटेरि केलं भाजी श टाकली ती मिक्सर मध्ये आपण बारीक करतो ना मग ते दळुन. केली तर पण त्या मुलीने पोळ्या केल्या लगेच भाजी झाले लगेच जेवण झाले लगेच भांडे घसले मी. म्हटला आता चला. ताईना कॉल करून पोहु म्हटलं काय चालं ते नाही असं तसं.
हम्म माझी मुलीला भाकीरी शिकवते मी हो हो.
हां